हॅलो
हा येतोय आवाज
हा येतोय मॅडम
काय चालंय
काय नाही आज रविवार होता मग स्वयंपाक वगैरे केला
हा हा
हा रविवारी बऱ्याचदा मीच स्वयंपाक करतो मॅडम मॅडम म्हणता आज तुम्ही करा म्हणून सुट्टी आज मॅडमला
हा मॅडम ना पण पाहिजे ना कधीतरी सुट्टी
हा मग मी स्वयंपाक केला तोपर्यंत मॅडम म्हटल्या हो ते शेजारी वारले बिल्डिंग मध्ये तर त्यांच्याकडे दहावे आहे मग ते दहाव्याला गेले
हा तुम्हाला येतो सगळा स्वयंपाक
हा सगळ येत मला
काय बनवलं मग आज स्पेशल
हा अस अस बनवलं पनीर ते असतं ना सोयाबीन सोयाबीनची वड्या सोयाबीनच्या वड्या मसाल्याची भाजी ती फर्स्ट टाइम बनवली ती सुखी नाही आपण जास्त हा ग्रेवी मध्ये केली होती
हम्म हम् का तर त्यात दोन प्रकारमध्ये पण येते ना
हा सुक्की पण करता येईल ना किंवा त्याचे हे पण करता येते बुर्जी पण करता येते.
हा हा पिंजून वगैरे तुम्ही आखेच करता का पिंजून वगैरे करता?
आणि बुर्जी करायची असली तर मग त्याला मिक्सरमध्ये काढायला लागतं ना त्याला म्हणजे गरम पाण्यातून काढून त्याच पाणीप निपटून मग त्याला मिक्सरमध्ये फिरवायचं आणि मग त्याची आपण नॉर्मल भुर्जी करतो अंडा भुर्जी. किंवा पनीर बुर्जी तशी बुर्जी बनवायची तशी पण बनवायच् बनवता येते.
आमच्याकड नाहीत म्हणजे आम्ही मिक्सर वर ते वगैरे नाही बारीक करत पण असं हातान अ गरम पाण्यामध्ये हे केल्यानंतर भिजवल्यानंतर ना ते जराशी पिंजतो अस बारीक बारीक तुकडे करतो त्याचे.
अच्छा पण ते बारीक तुकडे केले तर ते बुर्जी नाही होणार ना त्या ची प्रॉपर.
बारीक करायची पूर्णपणे बारीक कराय म्हणजे जास्त पण नाही. आणि लई पण नाही.
हून जातं फक्त हाताने वेळ लागेल.
हा वेळ लागेल आणि मिक्सरमध्ये आप पण जर बारीक केलं तर कस ते जास्त बारीक होत ना! त्यामुळे जास्त मिक्सरमध्ये बारीक करत नाही आम्ही.
हा. पण ते त ती बुडच ती भुर्जी मॅड आमच्या मॅडमला आवडत नाही त्यामुळे ती काही आम्ही करत नाही एकचदा केली होती पण मग आता ही भाजी केली आज.
हे कश् म्हणजे ते मिक्सरमध्ये बारीक करून कसे करता म्हणजे काय काय मसाले घालता त्यात?
नाही ती भुर्जी भुर्जी म्हणतोय मी भुर्जी सांगितली तुम्हाला आज मी भुर्जी नाही केली बुर्ज हा भुर्जी आपण बु आता ते बारीक करून घेतलं कि मग तुम्ही कांदा टम् कांदा टाकणार कांदा, लसून, अद्रक. अ तेलमध्ये जिरं टाकल्यानंतर. अ ते चांगलं फ्राय होऊ दिल्यानंतर टमाट टाकायचं आणि ते व्यवस्थित झालं कि म सगळे अ अ सुके मसाले म्हणजे हळद, मिरची, मसाला ते तुम्ही टाकलं सगळं कि मग ते टाकायचं वरून. हा आणि त्याला सगळं व्यवस्थित होऊ दिलं की मग मीट टाकलं कि ते दोन चार मिनटं होऊ द्यायचं पाणी त्याचं जास्तोपर्यंत. पाण्याचास्
आणि पाणी वगैरे आटतं का त्यातलं मग? का तर मी एकदा ट्राय केले म्हणजे मी कधी ती भाजी बनवली नाही. एकदा फक्त ट्राय केलेली पण मला माहित नव्हतं की त्यात पाणी वतत नाहीत. आणि मी तांब्यावर पाणी वतलेलं.
हा अच्छा अच्छा नाही भुर्जीमध्ये पाणी नाही टाकायचं कुठल्याही प्रकार भुर्जीचं भुर्जी नाव आलं कि तीथं पाणी नाही टाकायचं.
हा.
ते प्रॉपर तेलामध्येच होतं कारण की तुमचं भुर्जीमध्ये आता बघा एक्झाम्पल पनीर भुर्जी तर पनीरला स्वतःच पाणी असत बरोबर? हा अंडा अंडा हे तर लिक्विड लिक्विडचाच पदार्थ आहे जोपर्यंत तो हे नाही होत म्हणजे प्रॉपर त्याला हार्डनेस येत नाही तोपर्यंत. आणि हे सोयाबीन मध्ये बी थोड्याफार प्रमाणात पाणी असतंच. तुम् मिक्सरध्ये फिरलं म्हण ते मग ते पूर्णच्या पूर्ण पाणी थोडी चाललं जाईल ना ते तसच राहील त्याच्यामध्ये थोडं. हा, ते तसंच टाकून द्यायचं पाणी नी. चायचणी नंतर मग ते पाण्याचा अंश असतो, त्याच्यामध्ये ते शिजून जातं.
हम्म हम्.
मग मुलगा तर माझा, बुर्जी म्हणजे पनीर बुर्जी तर तो आवर्जून मांगतो आणि पनीर बुर्चीचे दिवशी, डब्बा पूर्ण संपलेला असतो.
ह्ं छान लागत असेल, आम्हाला कसं ते हॉटेल मॅनेजमेंट करतात ना त्यामुळे जर काही खायचं असेल तर मंग, हॉटेलवरूनच जास्त करून आम्ही आणतो. घरी बनवण्यापेक्षा
हा हा, घरी म्हणजे कमीच बनतं आणि पनीर बुर्ची जी घरी आम्ही मी बनवतो ना तिच्यामध्ये जर मॅगी मसाला थोडासाही टाकला ना तर तेचं चवच वेगळी होवून जाते, एकदम नानसून जाते चव.
हा, तो आता म्हणजे म मॅगी मसाला निघाला म्हणजे ते एक भाजीत कोणत्याही भाजीत टाकला तरी ना, चव अशी वेगळीच येते ते. आपण गरम मसाला वगैरे कसा तो यूज करतोय, चिकन मटण मधे तसा तो मसाला आहे आता म्हणजे सगळ्या प्रकारचे मसाले आहेत, त्यात मिक्समध्ये. आणि त्या कालवनात टाकल्यानंतर कालवनाची चव पण किती अशी वेगळेच लागते, मस्त लागत कालवण. मी पण आतापासनं ट्राय करायला लागली गेल्या महिन्यापासून, मला पण माहित नव्हतं बाजारात गेले तर ते पुढी दिसली. मग म्हटलं बघू तरी, आपण एकदा ट्राय करून बघावं.
हा हा, बरोबर. हा आणि ते नाही पण ते मॅ मॅगी मसाला आम्ही कमीच वापरतो, अन आमच्या मॅडमला ते आवडत नाही, नाहीतर. त्या त्याच्या भावात एक फूड प्रोसेसर थोडं जास्त प्रमाण असल्यामुळे ते टेस्ट येते बुआ तेला असं त्यांचं म्हणणं आहे. घरीच मिसाला बनवतो ना आम्ही इथं. घरातच मसाला, मिरची, हळद घरीच बनलेली असते.
हम् हम्.
वर्षभराची, हा. मग ती जास्त करून वापरतो, पण कधी कधी असं वाटलं तर मग आणायचं एखाद पुढी. दोन तीन महिन्यात, चार पाच महिन्यात एकदा.
पण शेवाळ्या वगैरे करतो ना, ते अन तिखट शेवाळ्या, त्यातनी पण ती मॅगी मसाला छान लागतो.
हा पण ते शेवाळी मध्ये तुमचे जाड अ म्हणजे शेवाळीमध्ये दोन प्रकार आहे एकदम बारीक. पॉलीश वाडी वेगळी आणि जाडवाली, तर जाडवाल्यामध्ये तुम्ही ते केलं तर ते अ चांगलं लागू शकतं. बारीक वाली मध्ये केलं, तर मग ते नाही चांगल लागणार.
हम्.. हम्म. बारीकमध्ये नाही आम्ही करत. बारीक जी शेवाळे असते ना, त्याची फक्त खीरच तयार करतो. नाहीतर जर दुधासोबत पण खातात ना.
ह.. ह.. हा.
मग ते पण बनवतो, मग दुधासोबत खायला. ते बरं पडतं.
हा.. हा.. हा.
आणि आता किती भाजीपाला महाग झालाय. बघताय ना.
हा आता पा पाऊस भरपूर होता ना, त्यामुळे भाजीपाला आ तर म खूप महागडा झालाय. आता जरा थोडा स्वस्त होईल आता. नाही पाऊस ज्या कंटिन्यू पाऊस असला ना, मग भाजीपाला अजून मागड होतो. कारण की पालेभाज्या मार्केटमध्ये येत नाही. आणि मग फळभाज्या महागड्या होतात. आता पाऊसच कमी आहे तर थोडसं फरक पडेल थोडाफार मनात पाचदार रुपये इकडे तिकडे.
तेच ना. गेल्या महिन्यात तर आम्हीे मेथीची भाजी घ्यायला गेले तर तीस अणचाळीस रुपये शिवाय पिंडी नव्हती. आणि आतून तर सगळशी खराब झालेलीच भाजी असायची पूर्ण नाचलेली वगैरे. आणि वरणट उठवत फक्त घर आलं तोडून बघितल्यानंतर ते आता खराब झालेलीच भाजी जास्त प्रमाणात घावायची.
तिला वेळ पण लागतो घरी मध्ये सवारात बसाय अस
हो नाही ते खराब बघितली की भाजीच खायची इच्छाच निघून जाते. खाऊच वाटत नाही का तर ते पूर्ण सडलेली असते ना आणि त्याचा वास येत असतोय. मग वास आल्यानंतर आपल्याला ती वस्तू खाऊ वाटत नाही ना परत.
हम्म बरोबर. मग तुम्ही मॅडम कधी स्वयंपाक करतच नसाल घरी.
नाही करतो ना म्हणजे अ सकाळचे काय करते मी मला डॉक्टरांनी आराम सांगितलाय ना त्यामुळे मी सकाळच कालून भात फक्त करते. मंग ते हॉटेलवरून चपाती किंवा भाकरी घेऊन येतात आणि संध्याकाळचं मग करतो आम्ही दोघांपूर दोघच आहे ना आम्ही. मग किस्त करायच मग संध्याकाच तेवढं करतो घरी आणि जर एखादया असं बाहेरचं पण सारखं खाणं बरोबर नाही ना मंग जर आठवड्यातून एक दोनदा हा वेगळे असतात आणि ग्रेवही पण वेगवेगळे असते मग कधी काय खा वाटलं की मग सांगायचं ह्यांना हे आणा ते आण मग ते आणतात. म्हणजे आठवड्यात तीन चार वेळा तर हॉटेलच होत असेल बरच.
हा बरं तेवढं आहे ऍटलिस्ट मग म्हणजे हसबंड जर स्वयंपाक स्वतःहन करणार नसेल तर ऍटलिस्ट हॉटेल इंडस्ट्रीचा तरी पाहिजे. म्हणजे म्हणजे थोडा आलाप तरी पडतो.
पडतो हो खरंच. आणि ते बिर्याणी वगैरे सगळं म्हणजे बिर्याणी म्हणा पनीर भाजी म्हणा. काय सांगल ते भेटत ना तिथं मगं त्या मग करायच च वाचत भरपूर का वाचत माझ आणि तस बऱ्यापैकी तात.
म्हणजे तेच ते स्वयंपाक म्हणजे खूप त्याच्या मागे सपोर्टिंग काम भरपूरे म्हणजे भांडे आली मग त्याच्यानंतर मग प्रिप्रेशन पण आलं परत घर थोडंफार प्रमाणात किच खराब होत किचन खराब होतं ते आवरायचं.
मला आराम सांगितल्यापासन ना मी तर भांडी वगैरे काही धुतच नाही. पण भांडी कपडी वगैरे सगळे त्यांच ते करतात मला काहीच काम नसतं.
आणि वॉशिंग मशीन घेऊन घेतलं तर तर कपड्यांच काम नाही पूर्ण
एवढे पैसे पाहिजेत ना आपल्याकडं वॉशिंग मशीन घ्यायला. आणि आपण घेईन मस्त आपण म्हणेन पण घरातली ऐकणार आहेत का घरातली म्हणार हा आम्ही हाताना धुतले तुमची सोच चालेत तोय.
हा आता त्यांच्या टायमाला होतं का मॅडम मशीनच नव्हती ना तेव्हा.
हा तेच विषय पण घरातले ऐकून घेत नाहीत ना.
हा पण
आ मण ते म्हणणार घर बांधायचंय. घर बांधायच ठेवलंय तुम्हीन, हे काय नवीन खूळ काढले. आणि त्यांची कपडे नसतात धयाला. फक्त माझी बघितली तर, त्यांची लॉ्ड्रीतूनच धुून भेटतात फुकटमध्ये. फ्री मध्ये. हॉटेलच्या असल्या मुळ. मग ते बरडत आम्हाला. म्हणजे जाड कपडे पण नाहीत. बघितले त मी एकते आम्ही म्हणजे दोघच असतो ना आम्ही. त्यामुंळ.
हा हा.
आण बरंच, मी स्वयंपाक जरी करायला लागले ना, तरी सगळं म्हणजे हाताखाली तेच देतात. बरेच सपोर्ट करतात ते सुद्धा.
हा म्हणजे ते आता हॉटेल इंडस्ट्री बसल्यामुळे, नाही हॉट हॉटेल इंडस्ट्रीज असल्यामुळे त्यांनाी बऱ्यापैकी येत असेल ना. घरीबी ते करू शकता अस.
नाही नाही, स्वयंपाक काय येत नाही त्यांना. ते हॉटेलमध्ये मुलं वगैरे काम लावायच असत ना, म्हणजे हरी ओम फसिलिटी सर्वसेस असं तुम्हाला माहित असेल कंपनी. बी वी जी कंपनी माहिते का तुम्हाला? ऐकून माहित असेल. तशा टाईप मध्ये ते आहेत. मॅनेजरत तिथ कंपनीत. मुलांकडनं कामं करून घ्यायची फक्त त्यांनी.
हा हा, म्हणजे मॅन पॉवर सर्वि्हसेस टाईप कंपनीमध्ये. हां हां हां हां.
मग तशा टाईपमध्ये आहेत ते. मग त्यांना नाय येत. मग ते युट्यूब ला बघून शिकतात. माझ्यासाठी सध्या तरी.
हा हा.
कसं युट्यूबला आता सगळं येत.
हा आता मी युट्यूब वरूनच शिकलोय सगळं. बऱपैकी स्वयंपाक.
हा ना, चालतेय मग, करते मी तुम्हाला परत.
हा चालेल. हो.